येतोय आवाज हॅलो!
हा येतो ना आवाज बोला.
आ ते आसन म्हण
हा रेंजचा प्रॉब्लेम इकडे आहे माझ्याकड, हा जेवण झालं.
त्या राहु देतील.
भाजी ना भाजी निकीता नुसती खिचडी भात केलाय. सकाळची बटाट्याची भाजी चपात्यांन ते होत. मंग त्याच्यामुळं मंग हा. सकाळी ना बनवेल होती रस्याची बटाट्या ची भाजी न ते हे काही जेवायलाच आले नही.
हे पार लेट आले तीन चार वाजता पार, म त्यानी काय जेवण केल नसलं खाऊन येल असल काही, मग तसच होतो उरेल हूं.
म आत केली होती भाजीन ते ग ओम णी चपाती भाजी न ते खाल्लं. मंग त्यांना म्हटलंय काय बनवूू नंतर परत. मंग म्हणे बनव काही पण, मंग म्हटल खिचडी भात, म्हणे करम मसाल्याच बनव म्हन.
मसाले भात बनावला का मग?
हा!
मंग सांग रेसिपी त्वा मसाले भाताची माला.
सांगु का मसाले भाताची रेसिपी काय केलं नी मस्त मस्त आधी मस्त कांदा लसूण कोथंबीर कढीपत त्ता, टॉमॅटो, शिमला मिरची, गाजर, वटाणा बटाटा हेसग हा मंग आम्ही सगळं टाकीतो, आम्ही वांग असत त वांग सुद्धा टाकीतो
वांग पन
हा!
चांग लागत?
सगळं मस्त लागत मग सगळं छान लागत त्याच्यात टाकल्या व
हूं हूं!
जास्त नही प्रमाणात एक, एक, छोट छोटस घ्यायचं थोड एक, एक हा म मस्त कांदा बिंदा फ्राय करायचा त्याच्यात जिरे लसून कडीपत्ता टाकायच हा मोहरी मोहरी माझी जास्त प्रमाणात नही राहत. तस हे राहत, कमी प्रमाात राहते मोरी जिरे राहते जास्त
आच्छा!
मंग काय नसत सगळं कांदा बिंदा सगळं फ्राय वगैरे झालं का त्यात आप ण चिरलेला भाज्या वगैरे टाकायच्या मसाले टाकायचे कोणी कोणी तांदूळ कोणी तांदूळ धुवून घेत कोणी तसच टाकित पण मंग मी घेते धूून धुन टाकायची म हा नही ठेवलंय नाही ना धुवायचं. म लगेच द्यायचं टाकून काय नाय व्यवस्थित होत पाणी थोडंस कमी ठेवायचं. म्हणजे होतो मस्त मोकळा मस्त छान हम्म आपल्याला अंदाज येईलाच राहतो आता आपण त्याच्यामुळं मंग करायचं. हम्म तुम्ही काय बनवल?
आम्ही खिचडी भात खिचडी
त्यांनी नेलाय बरं का तांदलाचा कट्टा
कधी
आज हा येते गो दाक घेऊन पन्नास किलोच आहे मोठा
हा
म ते छोटे काय म तीस तीस किलोचे होते जुने मते काय उपयोगाचे
हा तो विचारीत होतं मला म्हणे कोणता अन आदी म्हणे कोणता आणू सांग ते स्किन चा आणू का फोनच केला असतात म्हणलं पाय तुया मनानी म्हणत तू सांग म्हणले मंग आता पन्नासच किलोचा सांगन ना
हा हा हा मग ते हं चमचा
तो सकाळी येईल का?
हां हा ते आता उद्या काय माहित कधी येत्या त्या दिवशी कधी आले होते.
दुपारी बारा एकच्या
हा हा म त्यांच टाईमला येईल आ चावी कसली? तुमच्या खिशात आहे का? हा मम्मी क दिली का ते ओमच्या गाडीत कोणती चावी ये नाय देईल वाटत हा ते चावी आणून देईली आपल्याकच रिटर्न वाटतं. रिटर्न देईले घरात मामा नी ठेवलेत.
हा का मग ती ती ओमकारला म्हणाव ते त्याच्याकडेच ठेवलं नाय तर मग ते काय इकडं तिकडं जाय.
तुम्हाला तिकडं जाईले. हं ह ति ना त्यांच्या मामाकं दिली होती त्यांनी पण मग त्या दिवस तेव्हा का आलेच. नव्हते तिथ लक्षच नव चावीचे ते हाये तसेच ये घरात.
हा हा हा
म ते त्यांच्या पप्पाच्या गाडीची वाटतं ना हा हा ते एक गेल होते. काय म्हणता बाकी अजून
काही नाय म आता स्वयंपाक झाला भांडे झाले बाहेर अजून जेवण करायचे पाऊस झाला का तुमच्याकड
नाय आज एवढं नाय काय झालं काल खूप पाऊस झाला आज थोडसच झाला.
गारवं
हा आज गारवा सुटे मंग गारवा सुटे ग
आमच्याकड
दुपारी मी आज माहितीये का फॅन चालू करून दयायला होता कपडे अ रूम मध्ये टाकले होते ना बुरबुर चालू होते. थोडेसे नितळेने दिले मगं रूम मध्ये टाकून फॅन खाली. आधी दिला होता कुलर लावून नंतर झोपेला आलो मंग दिला फॅन लावून नंतर तुम्ही चे भाऊ आले परत तो कुलर लावून दिला मी आधीच फॅन खाली ब्लँकेट घेऊन झोपेली होते. नाय नाय म्हण राहूदे म्हणलं तो कुलर चालू म्हणलं राहूदे. होय माणूस घ्यायच वेळेस किती नाटके करीत.
हम्म आमच्याकडं नाही झालं. काय.
नाहीेत काल चांगला पाऊस झाला आता काय होईल त्याची सुरुवात.
काकड्या पोस. डोबळी मिरची.
सात. का आपल्या धोबी मिरची हळदीच्या पुुड्या. पोहोचलो.
आता ते पिशवा सगळ्या माझ्या एकत्र ठेवा.
हा हा. हि ओमनी कपडे आणल त मोठी बॅग आहे हा. मी नाही आता काल भरीत भरीत येत तशच ठेवले हा नाही नाही. काल ना भरेल भरेल तर ते तसेच ठेवलं एक ना पिशवी होती ती. बॉक्स तसंच पिशवीत ठेवून दिला. मग आता मगशी ना डबे होते ते तु. बेक सुंका आढले होते मग आता मगाशी भरले ते दिेली ठेऊन. एकदा भरा मस्त. हम्म मग त्याच्यात थोडश खाली घेतल्या वापरायला काढून मग ते नाली. ड होत मग ते अर्ध्या पापड्यावरती ठेवून दि अर्ध्या ठेवल्या खाली डब्यात. हा. हा एकच मिनट हो मी एवढा कॉल बंद झाला का मग कर.
काय.
फट फट.
हा हा हां.
आता हा कॉल पण नाही नाहीणार मग पटवून जात.
हा हा तेथ म्हण
काल तर लाईट नव्हती काय कार पावणे दहाला लाईट आलीच का
ह
ह
हा
हम्म आज होते आज म्हणजे आजच होती पण नाहीती काय कय का
कोरड्या अजूनवत तळणले मस्त उठतठठत
हा हा म अ नाही नाही मी तळली नाही आधी ना उमला विचारत मगी तळायचे का ते नाही म्हटले मग नाही तरी
हम ते उठते भरपूर ते दिसत आणि तशा दिसत पणवा नंतर भरपूर उठत
म्हणजे तती चांग लागला बा
नाही मागच्या वर्षीच्या ना मागच्या वर्षीच्या असल्या का आता ते संपून जातील मग पुढ. मागच्या वर्षी करता आता या वर्षी अक्कालच केल्या होता नसते. आता ती कावा न येते का नाही नेत तशाच पडत. तिच्या कशा अशा थोड्याशा सा झाल्या अशा थोड्या साकळ्या पण उठतील भारी.
हा हा फुकत असेल सण हम्म.
हा त्याच्या काही ट्शन नाही काय बसले आताच साईचं जेवण झालं त्यान बाहेरूनच आले जेवण करून
हा का तुम्ही नाशिकला जाणार होता ना आज
आं
तुम्ही नाशिक जाणार होता ना आज.
नाही गेले ना नाही गेले मग. पोरीनच ठरलं का जाऊ एक दिवस आता तिथे तर आज पूजा झाली. तीस तारीखे. क नंतर नाही रे मग जाऊ एक दिस. वर्षाची पूजा होती ना अग घराची पूजा होती ना.
हम हम.
मंग रायला जाणार हो तीस तारखेला जायल. ते ना.
हा ह कुठे.
आंबाडला घेतला ना त्यांना आंबाड आंबाड.
हा का हा.
हा.
हम्म बर मते. मला वाटलं तुमचं ते काम राहतं काय नासिकलं ते मीटिंग फिटिंग ते होती काय म्ह.
त होई. दे.
उद्या मिटिंग आहे का उद्या किती वाजता.
हा सकाळी सहा ला जाईच. दहाला जायचं दहाला आ.
आणि हा हा.
काय?
तेच मागाशी ना मालते राहते तेच सांगत होत्या म्हणे. काय ग तू विचारलं होत का नाही बसधा दाखाला जायचं म्हटलंव नाही पण आज माझा ना निश्च चार वाजे बोसून सहा वाजे. इको डेंजर ओत. पटन कंबर दुखत होत म्हटलं डेंजर सारखे इकडून. तड तिकडूनकड म्ह दुपारंत. तर म्हणजे नंतर राहिल रा दुखायचं म्हटले दुखत होत. मग त्या म्हणे आगयडी दवाखाान्यात गवा जाऊन पाहि लवकर. असलं तर मग ते ट्रीटमेंट देतील नसलं तर परती येण्यासाठी देतील म्हणे एवढा दिवस. मग चांगलं नाही बनण येणे नाही तसं मग म्हटलंता ना. त्यांना मनष विचार विचार काय विचार गे ना वसस काल मी. च म्हटलं. काय करत ते मला म्हणत मी काय करू म्हटलं आम्ही तुम्हाला दुससे विचारू राहिले तुम्ही काय करू लगेच. काय कर म्हणून म्हटलं मग. तुम्ही येणार एक काय म्हण आलं असत म्हग.
ह.
हा पण मग तुमच्या कॉ पैसे आहे का.
हा मला आहे पण मग माझं या ना नाही म्हणा तुझी तू जा असशील का मी पेश पाठवून दे.
हा मी नाही मी जान राह सोबत पण मग जर असल तुम्ही तर मग येशल बा तुमच आवरल तर. तर नाहीत मग हायच हा.
आता येईल मी थांबर का कट करते मग परत कर.
बरं.